हा बोला की. हा त्या त्या प्रकार ते ना केलेले तुरे वगैरे घरातच तयार केले होते मी.
बर मग तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करायचं अस काय तुमच्या डोक्यात नाही का?
नाही त्यावेळी म्हणजे कसं परिस्थिती म्हणजे त्यावेळेचा काय वेगळाच हो
बरोबर बरोबर
असं म्हणजे इनोव्हेशन पुढं आपल्याला, ते अस करता आलं नाही ना जास्त त्यामध्ये थोड हा मागे गलेला असतात.
बरोबर आहे.
हा मग ते कस थोड्या दिवसांनी लग्न आल नंतरच संसार लागला मग यातच दिस गेले.
बरोबर आणि पूर्वीच्या काळात लग्न पण लवकर करत होते ना घरातले हा
ल्या
मुलांच्या पालक सभेला वगैरे कोण जातंग
पालक सभा नसते म्हणजे दोन्ही मुलं कशी मामाकडे येत नं
बरं
मग पालसाबा कधी तर असतेथ मामा जातोय त्यांचा जास्त नसते म्हणजे अशी तक्रार वगैरे काय नसते. त्यामुळं शाळेत जास्त पालक सभा वगैरे नसतात. फक्त
नाही आता पण आणि हायकोर्टानं एक नवीन आदेश जारी केलाय कालपासून
हा
शिक्षकांनी मुलांचा अपमान करायचा नाही.
हा हा
जे शिक्षक मुलांचा अपमान वगैरे करतील, त्यांच्यावरती दंडात मग कारवाई केली जाईल.
का बर अस का?
म्हणजे आता जे कायदे निघालेत ना नवीन जे कायदे निघालेत न्यायालयाचे तर ते सगळे शिक्षण शिक्षकांच्या विरोधातले कायदे आहेत.
का बरं असं काय केलं? मग उलट शिक्षक लोक मुला
विद्यार्थी आत्महत्या करतात. विद्यार्थी अस करतात. विद्यार्थी -तात. पण ते शिक्षकांची बाजू समजूनच घेत नाहीयेत की, कुठ तरी शि - शिस्त लागावी म्हणून,
श हा आणि शाळेत घालायच आपण कशासाठी मुलांना
मग तेच आणि आता कसं झालय माहिती का? म्हणजे आपल्या वेळेचा जमाना वेगळा होता. आपल्याला शिक्षक शिक्षा देत होते. छडी देत होते. ब आणि त्याच्यामध्ये आपले पालक बोलायचे की, हा तुम्ही मा तर मारा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. फक्त तो सुधारू दे. त्याला चांगलं वळन लागू दे. हे आपल्या पालकांचा कन्सर्न असायचा.
हा
पण हल्लीचे पालकांचं मत असते की, तुम्ही आमच्या मुलांच्या च्या वती ओरडू नाही शकत. हात नाही लावू शकत. मुलं सेनसिटिव्ह झालेत. आणि आता कस झालंय? इतकं ण म्हणजे सोसियल मिडियाच्या, असं काय म्हणतात? त्याला मुलं फेस करायला शिकत नाही. त्यातन पळ वाटा काढायला शिक
हा हा म्हणजे त्यांना कसं झालं की, बाहेर म्हणजे नॉलेजच नाही असं झाले. हो फक्त घरात आणि मोबाईल
आणि त्याच कस झालं? वडिलांचं पण कसं बरेच आई-वडील नोकरीला जातात. त्याच्यामुळे मुंच्याकडे त्यांच दुर्लक्ष
हा आणि सारखं हे करू नको ते करू नको,
तेच ना मग आई वडलांनी त्या मुलाला एवढं प म्हणजे. पयापरीग करून ठेवलं ना ते शिक्षक काहीच करू शकत नाही मा आ आता शिक्षक पण म्हणतात जाऊ दे मग एखादा मुलगा वाया जात असेल तर. जाऊ दे वाया आम्हाला काही फरक पडत नाही.
ते मध्ये तर हा रूल केलता की छडी द्यायची नाही किंवा मारायच नाही.
आता तेच ना म अपमान करू नये वगैरे हे त्यात.
हा मग त्यात म्हणजे सैल सोडय सगळ्या सूट द्यायची मुलाना मग सगळ्या बाबतीत.
मग तेच आणि कस आता तुम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य कळत नाही पण ज्या वेळेला तुमची. मला कुठला तर गुन्हा करतील त्यावेळेला तुम्हाला समजणार की त्या वेळेला शिक्ष. दिली असती तर आज हे घडलं नसत.
मग आता असंच असं वाढत वाढतच जाणार ना.
मग तेच ना आजकाल मुलं खोट बोलतात बाहेर जातात व्यसन करतात. आता आम्ही ज्या आम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकवतो तिथल्या बऱ्याच मुली. त्यांच्या आई वडलांना माहित असते की फक्त मुलगी कॉलेजमध्ये गेली पण मुलगी. कुठल्या लेकचरला प्रेझेंट नस
नुसत्या हा.
मग ज्या वेळेला आम्ही त्यांच्या घरी फोन करतो की आठ दिवस झालं तुमची मुलगी कॉलेजला आलेली नाही.
हा.
त्या वेेळेला ते आम्हाला विचारतात की मग तुम्ही काय करता तुमचं लक्ष नाही का. मग मी हा मी माझा प्रश्न असा असतो. कि चोवीस तासातले किती तास मुलं आमच्यासोबत असतात आणि किती तास तुमच्यासोबत असत. असतात मग कोणाचा वाटा जास्त आहे,
मुल सहा वर्षाच झाल्यानंतर ते पहिल्या गटात जातं शिक्षणासाठी. पहिली साहा वर्षी महत्वाचे असतात त्यासाठी.
तेच ना. त्यावेळेलाच तुम्ही जर बंधन घातली त्यावेळेलाच तुम्ही जर आम्हाला प्रतिसा. त्या गोष्टीसाठी कारवाई करण्यासाठी बंधन. घालत नसता तर आजही वेळ येत नाही ना मग.
आणि आता कसं झाले घोर म्हणजे सगळीकडे हेच वाढाय लागले प्रमाण. आता बघित ना परवा तर सांगलीत एकवीस वर्षाच्या मुलाची हत्या. ते पण किती छोट्या मुलग्यानी हत्या केली.
परत त्याच्यानंतर शिक्षकाच्या म्हणजे. वर्ग शिक्षकाच्या अंगावरती पण चाकू. किती हल्ले केलेत चौदा वर्षाच्या मुलाने परत शिक्षक. शिक्षकांना काय व्हॅल्यूच राहिलेली नाही.
किती बदलत चाललीया मुलांची बघा.
नाही गुन्हेगारी वृत्ती वाढत चाललीया आणि कस झालंय आता. चॅट जीपीटी म्हणा किंवा सोशल मीडिया म्हणा. ह्याच्या मध्ये गुन्हा कसा करायचा किंवा गुन्हपासून कस वाचायच. ह्याच्याबद्दल भरपूर माहिती मिळते.
चित्रपट बघून सुद्धा मुलं ते करू शकतात ह असे दोन तीन. तर चित्रपट मी बघितले की त्यापासून काहीत घेण्यासारख आहे. पण काय घ्यायचं आणि काय नाय.
त खोटं बोलतात माझी आजी वारली आहे माझी हे मामा. पायर झालेत माझे आजोबा सिरियस आहेत आणि बऱ्याचदा कसं असत. आम्ही फोन करतो त्यावेळेला घरातले म्हणतात की काहीच नाही झालं आम्हाला आम्ही तर एकदम. ठणठणीत आमची आजी तर एकदम व्यवस्थित आहे. तुमची मुलं हे कारण देऊन तुमची मुलं कुठे जातात मग ते कुणा म्हण ते बघणं कोणाचं कुणाच जॉब आहे आमचं आहे का तुमचं आहे.
हा आणि अगदी छोटं मुल सुद्धा पोटात दुखालय म्हणून नाटक करतंय.
हो छोटं म्हणजे माझा स्वतःचाच मुलगा शाळेला नाही झालं की मला आज खूप ताप आलाय माझ्या पोटात दुखायला लागलं. मग आपण पण काय विचार करतो जाऊ दे बाबा पोटात दुखायला लागलं तर खरच दुख
एका दिवशी मुलाला पण जरा विश्रांती पाहिजे असं आपण विच
कारण असतात शाळेत न जाण्याची
हा.
मग त्याला तसेच नंतर नंतर सारखी सारखी सवय लागते ना मग. आज हे दुखलं उद्या ते दुखलं हा.
पालक पण आजकाल मुलांना
पालकांनी पण मुलांना
शिक्षकांना एवढी बंधन आलेत आता आता मुलांना रागवायचं नाही मारायचं नाही ओरडायचं नाही
हा आमच्या वेळेस तर एक एक छडी उलट्या हातावरती एक छडी सुलट्या
हो आमच्या वेळे ला पण तसच असायच आणि ग्राउंड वरती दहा
दहा फेऱ्या पळत पळत आणि लेट आला तुम्ही प्रा प्रार्थना वेळा नाही केलो.
हम्.
तरी पण त्यांनी पनिशमेंट मिळणारच.
आणि मुलांचे कपडे वगैरे पण आजकालचे बदललेत सगळे.
त्यावेळी आठवड्यातून आम्हाला एक बुधवारी कलरमध्ये घालायचं मिळायचं घालायला आणि रविवारी घरात हा हा म्हणजे मग स्वच्छ करायला आम्हाला दोन वेळा मिळायच ना आठवड्यातून.
बरोबर आणि तेव्हा पण जोस सिविल ड्रेस घालत होतो आपण तो पण म्हणजे पूर्ण घालायचा.
घालायच हा.
पूर्ण कपडे घालायचे.
चुडीदार ओढणी ओढणी त्या ड्रेसला गळा नसला तरी पण वडणी इकडे इकड सरकत नव्हती खांद्यावरन. हा सारखा हात लावून बघाय तो.
च वेगळ्या होत तोच जमाना चांगला होता.
हा हा तसच आहे ते.
आणि आई वडिलांचा पण शिक्षकांना पूर्ण पाठिंबा असायचा की तुम्हाला जो निर्णय घ्यायचाय आमच्या मुलाच्या बाबतीत तो तुम्ही घ्या आम्ही तुम्हाला काय कधी अपोज करणार नाही त्या गोष्टीबद्दल.
हा.
आजकाल छोटा मुलगा सुुद्धा नर्सरीचा पहिलीच शिक्षकने जरा ओरडले की मम्मा मी नाही शाळेला जाणार मला शाळेत शिक्षक ओरडतात.
आणि मुलांनी पण कशी म्हणजे पालकांनी पण मुलांची कशी सोय केलिया त्यांना पायी चालू द्यायच नाही शाळेपर्यंत अगदी स्कूल बस लावायची. आणि सकाळचा नाष्ट्त्याचा टिफिन वेगळा जेवणाचा टिफिन वेगळा संध्याकाळी आल्यानंतर आणि जेवण वेगळं म्हणजे हेल्दी सगळं द्यायचं म्हणे.
आपण सगळं हेल्दी देतो बरोबर आहे पण त्याच्या मानाने त्यांचा व्यायाम पण पाहिजे ना
व्यायाम पाहिजे ना स्कूल बस लावायची नंतर आणायला किंवा सोडायला जायचं
बरोबर
इतकं म्हणजे इतकं पाक अगदी मुलाला कसलाच त्रास नको.
आणि एक एक पालक मुलांना खेळायला पण नाहीच अलाव करत. हम्म, अभ्यास एके अभ्यास.
हम्म आणि आमच्या वेळी आम्ही एकच डाबा न्यायचो शाळेत ते पण काय म्हणजे तेल, चटणी, भाकरी असू दे किंवा काय पण असू दे आणि ते गोड पण लागायच आम्हाला.
ती जी नियमावली आहे ना ती त्यांनी तयार केलेलीये हो आपल्या वेळेला क आपल्या घरात जे अवैलेबल होत ते आपण न्यायचो पण आता हे ही ह्यांची नियमावली ह्यांनी स्वतः तयार केलेली आहे. त्यांच्या रूलच्या बाहेर जाऊन तुम्ही काहीतरी दिलं तर मग तुमच्या मुलाला शिक्षा होती मग.
हा श शिक्षा होते. . ती शिक्षा द्या ना नको त्या गोष्टीमध्ये
तेच नको त्या गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीचे पैसे वाढवले आहेत हा ड्रेस आना तो ड्रेस आना. हा उपक्रम करा तो करा. तो उपक्रम अक्चुअली मुलं करतच नाहीत पालकच
पालक शिक्षक म्हणजे आता म्हणजे म्हणजे हे चालय ना आता सगळ्यांचं सगळीकडे आणि असं भाऊ बहिणी
मुलांच्यासाठी असतो मुलांना ते काहीतरी शिकता यावं.
हा.
पण ते लावतात पालकांनाच कामाला.
आणि ते पाहिजे म्हणजे पाहिजे मुलाला हा आज ही वही पाहिजे आत्ताच आता लगेच. पाटी पेन्सिल म्हणून मला ना माहितीच नाही.
नाही ते शाळेन शिकवलं नाही म्हणाल्यावर मुलांचा काही दोष नाही त्याच्यामध्ये.
आणि मुलांना कसं असं दुसऱ्या गोष्टींचं पण नॉलेज पाहिजे वो फक्त अभ्यास एके अभ्यास म्हणून पण चालत नाही.
नाही व्यहारज्ञान पण पाहिजे त्यांना.
हा म्हणजे कसं बोलायचं? कसं राहायचं? कसं वागायचं? कसं खायचं, कसं खायचं ते पण पाहिजे ना मुलांना? हा . पिझ्झा ते ब्रेड आणायचा ब्रेड ला जाम लावून खायचं.
बरोबर.
हा. काहीतर वेगळा काहीतर पदार्थ असला त्याला सॉस लावून खायचं. चपातीला सॉस लाऊन खायचं. त्या चपातीवरती चटणी किंवा तेल लावून आपण ते रोल
हम्म त्याची चवच त्यांना माहित नाही ऍक्च्युअल मध्ये कशी असते.
हा आणि जर जॅम ब्रेड ला जाम जाम लावून खायच ते ब्रेड भाजून खायचा ना आपण? .
ते ते त्यांना माहितच नाही ना काय.
नाही म्हणाली तर.